आह घरी आहे. का तिकडे आहे. हा
हम् ताक आणलं तुमच्यासाठी.
ते पहिलेच होत ते रे मग आता.
ते आहे ना त्याचं वरचं वरचं पाणी काढून टाकतो. याचही वरच वरचं पाणी काढतो. आणि घट घट, ठेवु अलगच राहू दे तो घट घट ठेवून देतो.
हो.
हा घटई एकात केलं तर काही नाही.
नाही नाही अख नको करू
नाही हे ताज ठेवत तुम्हाला प्यायला.
हा, ताज वाल पोट असं गरम मरू रायल पोट जरा
प्यायच असत ना मग जेवले का??
हा एकच पोळी खाल्ली मी आता कोण नाय राधाती. मला वाटलं ते उकड पि आय काय चालू करून दिल तर, म्या दोन घास खाल्ले म्या म्हणलो रे, अरे हे तर बेसन दिसु राहिला हे कोणतं बेसन केल म्हटलं हिन ठेऊन दिल रे पण ती अ पोळी झालेलीच नव्हती. पोट दुख हम्म पोट दुखु राहिलं.
हम्, आहो मी हे. केलं होत ते, मिरच्या नाही का ते शिमला मिरची त्याच. त्याचं बेसन केलं ते.
पाहिजे ते बाई तिकडे जा हट
हो आलता मला फोन तिचा.
हम्म! सपना बिजनेस राहते ते मॅडम नाही आहे. सकाळी अभ्यास का केला न नाही वाते.
हम्म!
आपडे लावताय तू तर नेहमी लावत ते आता लावले नाही. अईन.
हम्म! कुठे बाहेर ए का कामावर?
हाव आम्हाला न्यायचं. दहाहाजार चौसष्ट. हम! पन्नासचे शंभर पण चालू आहे.
अ आली हातपाय धुतले ‌. जातो म्हणे मी तिकडे खेळाले म्हणाला जाय म्.
हम्म! हम्म!
घरी राहिली तर उतापतीच्या काम कर अन सकाळी गेली. तू ते फ्रीज उघड ठेवला बरं झालं माया. दूध ठेवायच्या हिशोबानें लक्ष केलं नाही तर मी ते हात लावत नाही. तुला माहित आहे. आता उघडा जर ते तू यकवाजे लोक जर राहिला अस विषय हाता विषय संपला होता त्याचा. तीन चार हजार रुपय दंडू दोन तीन हजाराचा दंडू दिला असत.
म्हणून तर तुमच्यासाठी दुध राहूदलीत ते ठेवासाठी.
हम्म! झालं ते पाहिलं असं दाबून लावत जाय ते कधी बी.
हो मी दाबून लावते पण ते काय झालं सकाळी हो सकाळी काय झालं ते मी हे काढलं ना दूध चहा करायले.
हम हा मुळा नाही ठेवाय गेलात. ठेवलास बघून.
हम्म! लागल्या नसल गेलं लोटल्या बरोबर.
हम्म बर झालं दिलत. हम्म लक्षात आलं ते ज कव्हर आहे तिची थोडीशी अशी. माग सरकवायला लागतंय. मागं पाहिज होते. मागून तर ते हे नाही आहे ना! तेला लागलं नाही पाहिजे मागून ते.
मागून नाही काही नाही आहे मागून
थोडीशी मागासवर पाहिजे त्याच्याच्यान लक्षात नाहीेत ते लागलं की नाही. थोडस जास्तनी
हम्म हम्.
मी ते उकळपिंडी समजून चालू केल तर म प्लेट म कि मग वापर टाकून गेलं. एक गास खल्ला म म्हटलं अरे म्हटलं खाली उकडपिंडी कोणी म्हटल मग डबल घालना तु. दुस हजार म्या म्हल र बेसन काहीतरी दुसर हजा आल्यावर म्हणतो कशी गेली.
मग ते तसेच पडून पडून राहू राहिल त मी दिशीत म्हणलं काहीतरी करायचं करा. हम्म
हम् इले म्हटलं मग ना काय? काय तुला काय दिलं डॉकऱ्यावर? म्हणजे बेसन मंग लक्षात आलं.
नाही लक्षात आलंही नसत.
हा ते उकडपंडी सारखीच झाली ना.
मी विचार करू राहिलो काय आहे काय.
हम्म हे स्टीलचा गंज आहे ना त्याच्यात आहे ताजं वालं ठेवलेलं.
हो अंजनमरचा गंध आहे ते जुून आहे ह.
ब आता जाणार आहे का तिकडे
ते ना पार्लरमध्ये क्लासले.
जेवण करत ते भाजी खाल्ली म्यायची कवळ्याची भाजी दिसली थोडीशी.
हा म फोडणी घातली होती ति तिकट केलं होत थोडस. मनली फिकी झाली का म पहिले कपडे धुतो जेवतो. सजा तो मग मग फ्रीज मध्ये कोण नाही ठेवली. कवळ्याची भाजी खराब होईल.
आता येशन तू तर जेवण करशील.
होव.
अरे बाबरे हे काहीले तयर आहे तर पूर्ण ह.
मग ते मग मले काही लक्षात नाही आलं ना ते काय आहेत ते म्या गडबडीत जवा बाईले इकडे येऊन विचारलं म्या तेव्हा समजलं मला हे कि ते हे आहे म्हणून ते
उम्म.
नाही ते दिमा दिमागात आलंच नव्हत तो काय काही नाही
हम्म.
हम्म डबल
ठीक आ
ते याच्यासाठी गेले होते ओ रिपोर्टसाठी
फोन लावला होता ना तिले काल अ काल परवा सोमवारी हा मग म्हणे दादा म्हणे त्याईला फोन केला होता म्हणे आहे म्हणे त्याच्याजवळ. त्याला बरे सॅम्पल आहे म्हणे थोडासा. टाईम लागल म्हणून मी तुम्हाला बुधवारी गुरुवारी फोन लावतो म्हणे. तर मले वाटलं की उद्या फोन लावाव तिले की अ कट मारला त्यानी हो मी प्यायला हम्म टाकला होता अट्टा होता
कोणवार हाय आज आजचा बुधवार आहे हम उद्या गुरवार
हा आता त्याले पायतो ना आज आणखी एक फोन लावून देतो न हम्म नाही तिथं चारक वाजता येते ते
हम्म हम्म राजेश्वरी फोन येताय
जाऊदे आता कुठं टाइम थोडंसं साडे साडेसहा मिनिटं झाली. अजूक सहा मिनिटं बाकीत ते जा जायसाठी लावलं
राजेश्वर वहिनीला सांग मम्मी फोनवर बोलत आहे म्हणा येते म्हणा ते फोन करू राहिली ना म्हणून
जेवण करत आहे की नाही मग
हम हित होतं न
जेवन गिवन करून चालली जाय मग
हो
जेवले नाही
गेले गेले बरोबर घ्या उहूं.
जेवले नाही तुम्ही काही नाही भाजी तशीच हाय
अरे माय पोट दुखू राहिलत अरे मी संडासले दोन वेळा गेलो सप पिल्याला उठून
हम्म.
डबल गेलतो पोट
हा गेल्यावर मी अकरा वाजता खाल्लेत पोहे आले होते अन ते हे होते चेने काचबी चेने ही उसळते म्हणजे भाजी अशी रशाची रायते अन पोहे राय य यान कधी मटकीन पोहे ए कधी उपमा मटकी
चांगलं राहिच.
हो जायचे दिवशी ते लेंडी दिसली तर खास नाही वाटत रायच.
एखाद्या वेळे येते ते गडबडी. पोहे होते ना पोहे पोहे असल ना हा तर पोह्यात नाही. येते ते एक ठोपो हा. कोक मध्ये बलावतीत ते पो
हम्म पोयाच्याच याच्यात असेल नाही तर मटकीच्याच्यात.
हम्म खोक मध्ये दिनली म्हणून.
हम्म हम्. हम्म ह.
हम् पाहून जेवाचं.
त दहा रुपये. ह काय पोळी भाजी काऊून दिली म्हणते शाळेत म आज मले.
उद्या देतो म्हणा तिले पोहे सांग
दहा रुपय नाहीये माझ्याकडं पैसे मागून जरा
पैसे नाहीये म्हणा जेवण कर म्हणा घरी जे हाय ते
हम्म
ताकन पोडी जाव मण.. हो म हम् साकनपोळी जाव म्हणा.
मन म्हणत.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
जमा करायच तर या पोरीले जरा शिरीत नाहीये.
याद ना सरळ सरळजार. बोला बोलतो मी ते दुसरं पौरा आहेला
हम् बायपास वर आहे का? ऊन तर कडोखाय पाण्याच तर नामो निशान नाहीये.
हां हा.
ऊन कडक हाय म्हटलं पाण्याचं नामो निशानच नाहीये.
कोणत्या कायच कायच म्हटलं?
पानी येऊन नाही राहिलं म्हटलं ऊनच कडक चालू आहे.
हो ना तो वाटे उन्हाळा आहे. परेशान झाला हम्म. दोन मिनिटां चा बब
कपडे धुतले वाळू घालत आहे वर
हा हा वर टाकू राहिले ना. ठी आहे
हम्म.
प्रसाद रग घुवा लात हम्म बोल गेली का देविका? ह् जाऊ ना परेशान झाला माणस उन्हान तर लय गल हम् उना उन्हान तर परेशान आहे.
लय आहे.
कमी हो कोणाचा विषय नाही पण हे लई त्रास देऊ राहिला. म तुझ काय कायु हम् हो न न न
पाणी आल्या शिवा का खर नाही तिकडं किती वाजता चाललं?
मजा आहे मग बस आता एक वाजता निघतो.
येरणारार आ गरीबाचा तर लय धिंगाणा आहे. गरीब आहेज शेतकऱ्याचा मरनच हाय.
हो ना.